हॅलो हां. अगं का ग एक कॉल वाया घालवलास तू. हां हां अग बोल ना?
हा बोला ना? काय म्हणता काय?
काय चाललं काही नाही पाऊस एन्जॉय करण चाललंय खू म पहिला पाऊस पडतोय आज इकडे.
आमच्या इथे पण बऱ्याच आज पंधरा दिवस होऊन गेले. तरी पावसाचा तपास नाही ऊनच ऊनय इकड पण.
हो. तेच ना ह्या वर्षी पाऊस म ते याच्यामुळे अधिक मुळे हे झालंय. वाटत लेट झालय.
आपलं मग सगळ्या गोष्टींवर परिणाम हो ना सगळ्या गोष्टी म्हणजे आता लेट झालं समजा वातावरणाच काही
हो.
त्याच आपल्या शरीरावर किंवा मग खाण्यापिण्यावर सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो.
पिकांवर सगळ्यात जास्त तर शेतकऱ्यांवरच परिणाम होतो त्याचा.
आता पूर्वी आधी कसं बघा सगळं म्हणजे वेळेवर होत्या सगळ्या गोष्टी. नाही का पावसाळा वेळेवर होत चा. उन्हाळा वेळेवर हुता. त्याच्या त्याच्या. किंवा म हिवाळा. आता पावसाळ्यात उन्हाळा्न. उन्हाळ्यात पावसाळा. त्याच्यामुळे मग पिकांवर किंवा मग सगळ्या गोष्टींवर नाही का? खूप परिणाम होत चाललेलाय.
आता एनवयरमेंटच एवढं चेंज झालंय. म्हणजे लोकांना पर्यावरणाशी तर काही घेणं देणंच नाही राहिलय. आता ते काय कुंभमेळ्याच्या नावावर एवढं मोठं ते तपोवनाचं जंगल तथोडायच. म्हणजे तुम्ही तुम च्या. हां तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही पर्यावरणाचं नुकसान कर ताय. तुम्ही लोकांना वेड्यात काढताय. अक्षरशः वेड्यात
त्याचा परिणाम मग आपल्या माणसांवरच होतो ना.
मग किती अ किती उन्हाळाय.
आता बग मागच्या वेळेस, हा माग अ वर्षी अ मी त म्हणते जळगाव साईडला असं अम्म सत्तेचाळीस शेहेचाळीस च्या दरम्यान होतं काहीतरी टेम्परेचरे ना. उन्हाळा उन्हाचं टेम्परेचर तेवढा हच्यात होतं. पण आता एकोणपन्नास अ आठ अठ्ठेचाळीस असं म्हणजे खूप अस अठ्ठेचाळीसच्या पुढच गेलेलं तिकडचं तापमाण.
हो मग ह्या वर्षी इकडचं पण तेच होतं ना.
बरोबर.
आता मग पुढच्या वेळेस जर आता एवढी झाड कापलेलीय. आता पुढच्या वळेस तर पन्नासच्या पार होणार मला असं वाटतं. पन्नास च्या पुढे जाणार ते.
हो हे लोक बसतात. हे लोक बसतात एसी मध्ये. आणि करतात दुसऱ्यांना. हो. ते सामान्य माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम
हो आता एवढ्या एवढ्या पोराणा न सुध्दा बघा ते घामोळ्या म्हणतो आपण. खूप बारीक बारीक अशा घामाचे हे झालेलेय. हो हो. लाल पुरळ झाले. किंवा काही असं खूप अस अंगाची कातडी निघणे. किंवा या गोष्टी असं जनरल आपल्या सारखे सामान्य लोकांना त्रास त्याचा काढावाच लागतो ना?
हो मग. तेच ना. पण काय बोलू शकतो? सिस्टीमच
शिवाय असं बघा आता जमिनीच्या आता बेडवरच काही काही गोष्टी नाही. आता सगळं झाड तोड झालीय. त्याच्यामुळे काय झालं. मग ते वातावरणात बिघड झाली सगळी ना. मग ते गहूच पीक वेळेवर नाही. किंवा तांदळाचं पीक वेळेवर नाही. म ते सगळं अ पुरवठा पण सगळ्या हे हो
स सगळे सायकलच बिघडले ना. म्हणजे उन्हा उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन, थंडीत पाऊ ऊस. म्हणजे एक एकही कोणत्या सीझनच हे व्यवस्थित नाही राहिलं आता. मागच्या वर्षी मे पासून पाऊस सुरू झाला.
आता या वेळेसं त जुन अर्धा चाला गेला.
ह्यावेेळेस जून संपायला आला. आजची बावीस तारीख.
मग तेच की खानपानवर आपलं त्याचा परिणाम होतोय. मग काय ते कृत्रिमरित्या तुम्ही ते फळाजी ज फळांना अ इंजेक्शन देऊन ते वाढवत असता किंवा मग गहू झालं ते फवारणी हे ते रासायने खत वापरून त्यांच अ हे करतात तुम्ही वाढवता ते तेच आपल्यापर्यंत हायत म ते ते कस आपण खाऊन ते आपण का आरोग्य ते त आपल चांगलं राणार नाही मग ते अ प पंचवीस झालं पस्तीस झालं अटॅकचं प्रमाण बघितलं ना तुम्ही?
अटॅक व्हणी बापरे वीस -वीस पंचवीस पंचवीस वर्षाच्या लोक मुलांना मुलींना
खानपान म त्याच्यामुळेच होऊन गेलेलं ना मग ते काय झालं आपण ते ह जे आपल्या शरीराला अस चांगल्या गोष्टी नाहीय समजा काहीतरी नूडल्स फेरी या गोष्टी आपण बघा खातो जंक फूड हे या गोष्टी मग ते आपल्याला ऑप्शन नसल्यामुळे ते खाणारच लोक म त्याचा परिणाम ते शरीरावर होतोच.
तेच तेच झालंय म्हणजे तुम्ही आजकाल व्हेज खा नाही तर नॉन व्हेज खा तुम्हाला म्हणजे असं जे नॅचरल हे आहे ना हेल्दी काही भेटणारच नाही.
हम्म हम्म.
हो म्हणजे आता माझ्या आजीच्या वेळेसच जे जेवण वगैरे सगळं व्यवस्थित होत.
आता आपण नाही एखाद्या जिम मध्ये गेलो जिम मध्ये पण खूप असं बॉडी बिल्डर वगैरे बघतोय ना आपल्याला असं वाटत खूप त्यांच म्हणजे त्यांचे अ फिटनेस अ चांगली आहे किंवा मग ते लवकर त्यांना काही त्राय त्रास होणार नाही किंवा कोणता आजार होणार नाही मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की त्या जिमध्ये सुद्धा अट्याक येऊन आलेले लोक् क म्हणजे कमी कमी वयातच मुलांना अटक आलेले कारण तुम्ही ते कृत्रिमरीत्या तुम्ह ची बॉडी वाढवणार ते पावडर म्हणता काय म्हण
ते एवढे मोठे मो हे प्रोटीनचे एवढे मोठे मोठे तेे डबे घेतात.
तर तुमची बॉडी वाढवणार तुम्ही तर कस काय ते आपल्या शरीराला लागणाराय?
बरोबर आहे ना तुम्ही अंड खा तुम्ही पनीर खा घरातल्या घरात ते पनीर सुद्धा म्हणजे आता
तरी गोष्टी आपल्या शरीराला मिळण आवश्यकच आहे ना आता?
ते पनीरसुद्धा एवढं अडल्ट्रेशन वाढलंय आपल्या ह्याच्यात तिथे पण मिस भेसळच आता नाशिकमध्ये किती अ ह्याच
छापे मारलेले नाही -नाही पनीर चे इथे सुद्धा छापे मारलेले की इथे कृत्रिमरित्या पनीर तयार केले जातात काही ठिकाणी.
अ हो ते म्हणजे मा लिटरली मार्केटमध्ये पनीर भेटयत नव्हतं जेव्हा छापे पडले ना
हो हो हो.
तर मार्केटमध्ये पनीर भेटत नव
मग तेच आप आपण मग अमूल च पॅकेट घेतो त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात म्हणजे पैसे जास्त असतात पण खूप कमी प्रमाणात असं म्हणजे ते काहीतरी ब लावून म ते विकत असणार पण तुम्ही सुट ट पनीर घ्या तेवढच पैसे माहीत बाहेरून असं सुट्यात पनीरमध्ये खूप जास्त हायत बर का? मी एक ते काही हा एक अंदाज लावलं तो म्हणजे अमूलचं घेतलं कमी प्रमाणांत म्हटलं कांहींतरीग त्याचं कांहींतरी गडबड असणांरच नां हं हं हेचं कांही त्यांत मिलावंट असणारं किंवा भेसळयुक्त कायं म्हणूंन मंग ते शंभर टक्के जास्तं देणांरच. हम्मं पणं येतं आपणं आपलं हां म्हणजे लोकांना त्याचं नुकसांन होईल किंवा कायं याचं कांहीं कोणांला कोणांशी घेणं देणं नाहीं राहिलेल आंता.
हम्मं ते तरं कोणांलाच म्हणजे सगळेजंण स्वार्थ बघतं बघंतात आणि जे म्हणजे खरंच जेन्युनली करतांत नां ज्यांना लोकांच्या आरोग्याचं म्हणजे माणूसकी ज्यांच्यात आहे नां तेचं लोकं फक्तं की नाहीं आम्हांला प्रॉफिट कमी झालां चालेल पणं आम्हीं कुंणा च्या आयुष्याशी खेळणांर नाहीं असं खूंप कमी ठिकाणीं आहे.
कं म्हणजे पूर्वीची लोकं शंभर चं शंभर ऐज पूर्ण झाल्यांवर सुद्धां त्यांच म्हणजे ऐज व्हायचं तरी ते जिवंत राहायचे आंता तुम्हीं चाळीस प्लसं पणं नाहीं होतांत आंता तरं. म्हणजे चाळीसच्यां आंतच लोक एक्सपायर होतांय.
चाळीसच्या आंत लोक एक्सपायर होतांय म्हणजे तीस तीस नंतर तरं सगळ्यांच्या हेल्थ ची एवढी कांळजी म्हणजे डायरेक्ट बॉडी सिग्नल द्यांयला लागलीय आंता.
म्हणजे व्हाईट केंस हो नं दांत हालल
इवन माझे स्वंतःचे पणं एवढे व्हाईट केंस झाले मी तोंच विचार विचार करते म्हणजे डिलिव्हरी नंतर कायं झालं लंय देवं जाणे माझे एवढे वाईट केंस झालेत की अं आणि ऐज पणं नाहीं नां की आपलं झालं ऐज
हम्मं मम्मी सांगते कायं पूर्वी आंता बघां माझी स्वंतःची मावशी तिचे तिचे तिच्यां नातीचं लग्नं झालेलं पणं तिच्यां डोक्यात अं असे पूर्ण व्हाईट केंस दिसणांरच नाहीं कुठे कुठे कुठे व्हाईट केंस आहेत आणि मंग ते म्हणते की तुम्हीं आंज चे तुमच्यां डोक्यामध्यें एवढे केंस कसे कायं व्हाईट नाहीं कां
हां नाहीं मंग तेचं माझी म्हणजे माझ्यां मम्मीची आई आहे ती चे ॲक्च्युली तिलां तरं कॅन्सर झालं तिचं केमोची थेरपी होती तिचं सगळं झालं तिचां अजूंन एक केंस व्हाईट नाहीये ती अठ्यात्तर वर्षाची आहे.
बांपरे हं हं
हां अठ्यात्तर वर्षाची पणं तिचां एक सुद्धां केंस वा्हाईट नाहीं झालेला आहे म्हंण म्हटलं अंग ताई आम्हांला पणं सांग
फरक पूर्वीच्या लोकांच्या खाण्यापिण्यात किंवा आतांच्या आपल्या आपल्यांच्या खाण्यापिण्याचे आहे नां ते आपल्या हेल्थ वरं त्यांचा परिणाम होतो
म्हणजे म्हणजे बघां हं अं सेम तेल मम्मीनेच माझ्या मम्मीनेच बनवूंन पाठवलं त्यां आजीला तेचं तेल माझी आजी जी वापरते तेचं आम्हीं वापरतो तरीसुद्धां माझे केंस व्हाईट आहेतं
मंग ते बाहेरूंन वापरूंन त्यांचा उपयोग नाहीं नां त्यांतून आपल्याला जे प्रोटीन वगैरें मिळायला
हां म्हणजे तेचं होतं नां आपणं म्हणतो तेलावर यांच्यावर त्यांच्यावर डीप पणं जे पणं आपणं जे खातो त्या त्यांच्यातचं कांहीं नाहीये.
बरोबर आंता तुम्हीं आपल्याला बरं आपल्या शरीराच्या वाढीसांठी आपल्यांला जसं अन्नाची गरजं असते तसं मंग आपलं कीन अशी टाईट किंवा मंग ती चांगली अशी टवटवीत राहण्यांसाठी एक तरं खानपान व्यवस्थित पाहिजे नाहीं तरं त्यांची देखरेख ठेवणं आंता समजां हम्मं महिन्यांतून दोन दोन तीनं महिन्यांतून किंव्हा मंग दोन तीनं महिना दोन तीनं महिन्यात फेशियल वगैरें करतं रायचं फेशियल लां कायं होतं आपले त्वचेला आंता ते क्रीमच क्रीम त्यांने होते आणि मसाज में महत्वाचे क्रीम आंत जाऊन त्यां आपली स्क्रीन डाऊंन बनवते किंवा मलां एकदंम स्ट्रेट असते बघां आपली स्किन
हो हो
त्यांच्यामुळे सं आंता शरीराला आपल्यांला अन्नाची गरजं आहेते म्हणजे मंग ते आपले चेहऱ्या त्यांसाठी कांहीतरी हे पाहिजेच नां
हम्मं हो ते तरं
फेशलच्या क्रिमांद्वारे ते आपलं त्वचाला हे मिळतं नाही कां
पणं मंग ते चांगलं म्हणजे मलां तरं नां ते केमिकल सप्लाय करायंला पणं खूंप भीती वाटते अं म्हणजे मलां असं वाटतं की मलां कांहीं सूंट होतं नाहीं
नाहीं नाहीं म्हणजे त्याचं बरोबर तुम्हीं चांगल्या जरं यांची क्वालिटीचे घेतली घेतली किंवा ब्रँडेड कंपनी घेतो आपणं एक तरं महांग असं ते आणि त्यांत क्वांटिटी कमी असते एकदंम म्हंण शंभर टक्के आपल्या त्वच्यासाठी हे असतं नॅचरल घ्यायचं नां तुम्हीं जरं केलेलं नां कि नॅचरल हे असतं बघं कांहीतरी प्रोडक्ट ते घ्यांयचे किंवा म्हणजे नावंजले आहे कंपनीत त्यांचं नाहीं एक तरं राहुल फाटे वगैरें झालं किंवा ते शेनाज हुसेन झालं यांच प्रोडक्टच नसतो कांहीं हां यांचा कांहीं प्रॉब्लेम नसतो नाहीं तरं आंता तरं बरेचं लेय झालेले चांगले चांगले प्रोडक्ट
हो मी ठेवूं कां कॉल तुंला परंत नंतर करते
हां हां चालेल चालेल
हो
गप्पा कांहीं संपणार नाहीत आपल्या ठीक आहे